ते. तिला आता माझा नंबर टाकून तिला कॉलेज ल लागण झालंय की काय काय म्हाईत ते तिला इनच झालंय लावायला.
नाही, नाही ते काय ते म्हणजे येत गं आसं. ते फेल जातात खूप कॉल त्याला एवढं काय नाही.
आता तुझे आता तुझे कॉल कम क्लीट झाली.
हा झाले माझे कंप्लीट मी हा टास्क जवळ-जवळ पंधरा पंधरा पंधरा ते सोळा दिवस केलाय कंटिन्यू दिवस दिवसा.
अम्म नाय नाय कशाले. केलाय ना?
दोन-दोन तास मी रोज दोन-तीन, दोन- तीन तास दिलेत मी याला, पंधरा दिवस. त्यामुळे येतो झालय आम.. जा.
बरं, मला अजून कुठल्या दड जे तुझ्याकडं मुलगी असली तर तुझा नंबर सेंड करते.
हा ठीक आहे चालेल करेन मी.
तुझ्या बहिणीचा तर कर तुझ्या बहिणी तानी आंचि कुणाचा एक कदा कर आणि आता माझे तीन कॉल राहिलात मग तीन कॉल तुला करते म्हणजे माझा हा तिसरा टास्क कम्प्लीट होत
हा आज माझ्या बहिणीला वेळ आहे का विचारते? मग सांगते. मी तुला तूझ्या बहिणीला कॉल केलेस तू पाच असे.
हा तिला पाच असे केलय. ना तिला केलय परत असं केलय,
तू मला पण उद्या दुपारी कर ना तीन, चार
हा चालतय. आता का आता हा झाल्यानंतर आणखी दोन करते. मग उद्या आणखी करते.
हा ठीक आहे चालेल.
आता काही बिझी आहे का काय,
आता आता मुलगी उठलेली असते ना त्या मूळ ती करूच देत नाही म्हणजे तिचं आरडाओरडी चालूच असते तिच. त्या मूळ तर मला असं काय, आता ना काय काम नाहीये म्हणजे, अजून वेळ आहे तसं मी काम करायला. पण ते मुलगीच काय सांगू शकत. तिला कधी काय होईल.
हा हा हो ते पण बरोबर आहे.
त्यातुन मुलीचा कॉल आलेला मला दुपारी,
हा हा
काल मला केले बरेचसे चार ते पाच कॉल
हा अगं मी करणार होतो मग आणि म्हणलं की तू बिझी असेल तुझी मुलगी आहे.
म्हणून केलाच नाही. मग आज दुपारी मी माझ्या मम्मीच्या फोन मध्ये आहे ना तर मम्मीला केला आणि बहिणीला केला. रिपीट रिपीट त्यामुळं ते दहा तर झाले नंतर मग आता त्या मुलगीने केलती का? मग तिने काय म्हणली मी, पहिला लावू काय विचारलं तिला, तर ती बोलली हो आता मग तिला नंबर टाईप करून ती पुढं पुढं दाबल कनी येत तिच तिला काय झालं काय माहिती मग मी काय विचारलं तिला मग मी अजून एक, कॉल करू का तर ती बोली नको हो दुसरी बघ दुसरी आपणाला तर लावते आईशी बोलली
हम् तिला सांगते घे मी की कंटिन्यू कर म्हणून म्हणजे अस जरी आलं तरी ते कंटिन्यू दाबून परत पुढचा टास्क घे
हा तेच कि तिचं काहीतर नेटवर्क ईशू तिच अपडेट पण करायचं होतं. तिचं काहीतर तस झालं असेल त्यामुळे तिच तस हे होत असेल.
हम्म असं पण असलं रिफ्रेश पण करांव लागतं सारं
हा तेच की सारखं आणि नेटवर्क पण जास्त लागत ना नेटवर्क नेट जर कमी असलं तर सगळं हेच हो माझ कित्येक दिवस तर युपीआय भरायचं येतच नव्हतं.
हम् हम आता यायला लागलय काय?
यायला
आता दोन तीन दिवसामध्ये तुला येतील एक दोनशे तीनशे रुपये तरी.
हम्म हम्म हम् हा.
ह तुझ्या बहिणीला आले का पैसे सगळे?
चुकी त तररा रती रट पट पट पटाट आली
करू ना?
हा टप्या टप्प्या तर चालते सोड तिला पण अशी बोलली ती मला. तरी तुला तू कॉलचा हा पहिलाच टास्क केल्यास का ह्याच्या अदोर ते ह्याचे पण टास्क
केलेच नाही म चहाण्याचे पण टास्क केलेत मी सगळे केलेत म्हणजे.
तुला खूपच पाहिजे म्हणजे. खूप आले असतील म्हणजे तुला अनुभव पण आहे ना या
आदी मला द ते सगळे कहाणीचे वगैरे टास्क होते ना. त्याचे दोन हजार रुपये आलेले. के
त्याले.
कॉलच एक आठशे रुपये आले. तरी पण माझे खूप पैसे यायचे बाकी आहेत कारण मी तीन भाषामध्ये केलेत ना टास्क हे. मी जवळ जवळ मी नव्वद कॉल केल्यात लोकांना.
नव्वद कॉल केल्यात?
म्हणजे त्यातले काय काय फेल पण गेलेत.
हा
हा पण असं ते म्हणजे आता मराठीमध्ये तीस गुजरातीमध्ये तीस पंजाबीमध्ये तीस असं झालंच की नव्वद.
हो हो मग तू आस किती कॉन्टॅक्ट केल्यास.
मी लई कॉन्टॅक्ट केलोय मी मला बहिणींना माझ्या लिस्ट पाठवलेली नंबरची आधीच्या व्हॉट्सअप ग्रुप होता ना तो आधीचा? तिथून त्याच्यावरती मी शक्य तितके एका एका व्यक्तीला म्हणजे सातआठ सातआठ कॉल केले म्हणजे.... जर समज माझा मराठीवरून कॉल नाही लागला तर मी पंजाबी वरून लावायचे तिथून नाही लागला तर मी गुजराती वरून
हा हा तिचा एक नंबर सेंड कर. म्हणजे मी तिला एक पाच कॉल केल्यावर म्हणजे होत्यात.
अशी बोलणारी एक तीच होती पण तीच काय नेमकं ते मला माहित नाही कोण कोण.
ही नाशिकची नाशिकची आहे बोलली ती. आणि ती तिचं पण नाव रुपालीच आहे.
हो हो
आणि हो काय
सांगता येत नाही मग चालतंय मी बघ.. ते आहे आणि पाठवते तुला एक एक आहे तशी. पाठवते तिला तिचा नंबर म्हणजे ती स्वतःहून.. मला म्हणालती मला कॉल कर मला कॉल कर पण कसं झालं.
काय म्हणलीस. स्तःहून
ती म्हणत होती की मला कॉल करा म्हणजे ती स्वतःच मला मेसेज टाकत होती की तुम्ही कॉल करणार होता आज का नाही केला. पण कसं तिचा एक पण कॉल माझ्या ह्याच्यावरती... आलाच नाही तिचा एक पण कॉल तिन नंबर पण दुसरा दिला मला तरी पण नाही लागला.
हा. कार्य संपले ना आता मी तुला फोन लावलाय.. लावलाय आणि तू फोनच उचललास तू बोलायलास तरी पण तुला पैसे मिळणार. अशी ती बोलाल ती बाई
तरी पण पैसे मिळणार म्हणजे
म्हणजे कॉल उचलण्याचे
हो हो मिळतात ना हो मिळतात मिळतात कॉल पण पैसे मिळते
हा
आता माझ्या बई णीने फक्त टास्क नाही केले ना तिने तिला आला पण नाही टास्क पण तिने जर, कॉल उचललेत ना तर, तिला पैसे भटलेत की.
हा तेच मी ती म्हणाल ती अशी मी म्हटलं असं पण आहे. का तर मला माहितंच
आहे आहे नुसते कॉल उचलण्याचे पण पैसे आहेत.
हा मग तू आता माझे कॉल उचलेले तर तुला येतील बघ.
नाही मला असे म्हणजे मी इतके टास्क केले पण तसे पैसे मला नाही भेटले. म्हणजे अजून प्रोसेस मध्ये असतील खरं भेटतील, हळूळू हा ह तेही आहे.
तिला कुठल्या तर संस्थेमधून कळालेलं वाटतं तिला.
हम्म
तुला तुझ्या बहिणीने सांगितलेलं ना?
हा ती माझी मावस बहीण तिनंच सांगितलेलं.
हा हा
हम्म
पहिल्यापासून केलं असतं तर आता माझं
तू तुझ्या बहिणीच्या मैत्रिणीचा पण नंबर घे ती मी तुला एक नंबर पाठवला तर त त्याच्या पाचंच कॉल करशील ना?
हो तिला प अगं तिला पण सांगितलं ती पाठवतो बोलल्या हा मग ती अगं तिच्या पण मैत्री कसं आता त्या ऍडमिशन मध्ये बीझी आहेत.
हा ते पण आहे सोड ते कॉलेजच्या मुली बिजिच झाल्यात तसं.
दुसऱ्या गावाला जाया लागतंय म त्यांचा पूर्ण दिवस बस मध्ये ये जाऊन मग त्यांना वेळच झाले मग ती बोलली की मी एकीला विचारतो आणि तुला कॉल करून सांगतो. घरी अस जर पटपट बोलायला आणि मग त्यांचे पण टास्क राहिले असले तर ग? थोडा वेळ लागतो सोड. पण काय ते बोलायला येत नाही.
अ त्यात तीस होतात का, तीस टास्क येतात?
तेहत्तिस कुणाला कुणाला तीस मला मराठीला तेहत्तिस आले आणि बाकी दोन आहेत ना जे लँग्वेज त्याला त्या तीस तीसच आलेत. म्हणजे आपण हे प्रॉपली जर बोल लो ना, सात आठ मिंट किंवा तरी आसपास मग नाही येत कमी येतात. पण जे त्यांचे जे मिंट आहेत नाइ जेके त्यांनी ठरवलेत. जोपर्यंत तेवढे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत तेवढे टास्क येतात हे म्हणजे तीस तर आहेतच.
हा हा हा. तरी तुझे नव्वद कॉल म्हणजे खूपच झाले गं
पंधरा दिवस करते मी कंटिन्यू, आता काल का परवापासून ब्रेक घेतलाय, काल पासून ब्रेक घेतलाय मी म्हणजे झालेत ते माझे परवाच सगळ संपवले माझ्या बहिणीला केला मी कॉल आणि संपवून टाकल ते, ते पण त्यातले पण दोन फेल गेले.
माझी तर खूपच फेल ह्यात पण माझे आता दहा कॉल झाल्यात, त्यातले पण माझे दोन फेल झाले, ऑटोमॅटिकच होतात अगं आपण नंबर पण टाईप नाही केला, तरी पण होतात ते फेल
आणि
आणि काय नाई खूप साहता चहा पाणी झाला कधीच, ही उठायच्या आधीच म ही उठायच्या आधीच करते.
हॅलो, हा बोल ना
ती उठायच्या आधीच मी माझं स्वतः सगळं आवरून घेते ग, चहा पाणी जे काय असेल ते
हा एकदा उठल्यावर तुला हे होत असल
हा ना, ही परत हिज लागत ना, काय खाया चा तेन
हा तिलाच बघाय लागत असेल.
खायच, प्यायचं अस परत तिजा दंगा असतयची की जर तिज्या काय मनात चालं तर ती हसत उठते, नाहीतर ती रडत उठते मग काय
हा. हो मुलांचं तसंच असतयं सोडं म ती त्यांचे पप्पा आल्यावर स्वयंपाक करतीस का?
नाही नाही तिला स्वयंपाक घेऊन करते मी पण ती असंच आता त्रास देती म्हणजे आरडा ओरडा चालुच असतयं तिज काय ना काय तिला पाहिजेच असतं.
काय लहान मुलं म्हणजे आता मी सहा वाजता मी बाहेर जाते भाजी असं काहीतरी म्हणजे उद्या डब्याची भाजी आणायला. किंवा आता काय बनवायच असेल तर हा मिस्टरांचं. तो डबा
हा ह रोज भाजीला जातीस?
हा फ्रीज आहे पण कसं हिला पण जरा वेगळं काहीतर म्हणजे अस फ्रेश वाटतं ना बाहेर जाऊन आलं की थोडस.
हा.
आणि हे कसं ल लहान असल्यामुळे जरास अस पण अस वेगवेगळी लोक वेगवेगळी माण कोण काय बोलतय कोण काय बोलत ते असं जरासं पाहिजे ना थोडं फार सगळं असं नॉलेज त्यामुळे तिला घेऊन जाते मी. म्हणजे तिज बोलण्याची सुधारणा व्हायला.
हा तेच की बरोबर आहे.
परत लावतेस का बघ.
हा हा झाले का?
हां.